हा येते आवाज ना.
हा नमस्कार ताई.
नमस्कार स संजीवनी.
संजीवनी संजीवनी मेसेज आताच केलता का तुम्ही कॉल करू का म्हणून?
हा मीच केला होता मेसेज तो.
हा हा हा हा हा.
हा शीतल
हा हा हा हा हम्म.
ते तिथे कॉल करू का विचारलं तर मग अनेक जणींच्या फोन येत राहतात मग मग म्हटलं आता पर्सनलच आपण मेसेज टाकूया कोणा तरी.
हा हा तसच होतं मग आणि मग चुकून रिप्लाय याला द्यावा का त्याला ते कळत नाही.
हो ना म्हणून मी आता ते ग्रुप वर विचारतच नाही पर्सनला टाकते आत कापरी आणि मग करून घेते असं हम्म.
हो तसंच करावं लागेल आता प्रत लिस्ट मग ते परत आता लिस्ट काढवं लागेल ताई एक मोबाईल नंबर प्रत्येकाची लिहून आणि मग ते कराय लागेल. कारण कार्याला परत नंबर टाकावा लागतो तोही नंबर लागतो आपल्याला.
तो ही लागतो हो ना.
हो.
हेच्यामध्ये हे बघते इथं कोण विचारते का आणि मग त्याच्यातले एक ज्यांचा वेळ झाला असेल भरपूर बोलून मग अशांना मग करते प्रायव्हेट, पर्सनली आ हा.
चे कॉल करून ताई.
नाही पंधरा झालेत फक्त आता पंधरा राहिलेत अजून.
हा का मी तर कालपासूनच सुरू केले आम्ही लेट जॉईन झालेलो तर मी काल पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये होते आजच सुरू केलेत माझे पण पाच झाले कमप्लीट.
ओके नाही मला दीड महिना झाले टास्क येऊन तर मीच व्यस्त होते. हो ना माझ्याकडूनच वेळ झाला.
हो हो हो हो हो म असं राहतात का ताई टास्क राहतात का वेळ जरी झाला तरी?
हो तुम्हाला तीन महिन्याचा टाइम असणार भेतीे किंवा दोन महिन्याचा असेल.
हा हा हा हा.
पण आणि आम्हाला सांगितले तर उद्याच कम्प्लीट करायच सगळं म्हणून.
हा म्हणजे तुम्हाला जास्ती दिवस झाले म्हणून नाम्हाला नसेल ना असं?
नाही नाही नाही तुम्हाला नाही तरी तुम्ही ज्यो ज्योतिताईंना विचारा की किती कालावधी आहे आम्हाला टास्क करायला. असं विचारून घेत.
हा ब ते पण खूप बिजी असतात त्यांना सारखं विचारणं बरं नाही ग्रुपमध्येच विचारावं लागेल.
हां ग्रुपमंध्येंध्येचं विचारां की फेशर्स नां. हां किती कालांवधी दिल्यां बुंवा असं.
हां हां हां हो हो तुम्हीं जॉब करतां कां तांई.
नाहीं नाहीं घरीचं असतें मी जॉब वर्क करतां येतं होता. तरीही नाहीं केलां मुलांसाठी.
हां हां हां हां हां.
हम्मं पंच्यां. तरं मलां म्हंणजे समाभाणं वाटतें माझ्यां करिअर मी घरांत घातलं पणं मुलं चांगली निघाले
हो बरोबर हां आजकांल तसंच होतें मॅडम माझंही तेचं झालं माझ्यां मुलांने एक दिवसं फोन हातांत घेतलां आणि तो म्हणंला मम्मी ते सं तरं मं मध्यें कायं कामं येतंय म्हटलं असं कांहीं तरी येतं करांय कां आंव नाही मम्मी म्हणजे खूंप ई तू करूं शकतेसं म्हटलं नाहीं कांहीतरी चुकलं वगैरें तरं बोलां मं कायं चं तूं कां करतं नाहीं तरं मलां त्यांनी फोर्स केलां मंग मम्मी तूं करं.
हां अच्छा नाहीं सोपं आहे खरं सोपं आहे हे आतां तुम्हांला अं. अं आम्हांला पणं पहिल्यां अधी माझ्यां हां एक टॅक्स झालायं तीनं महिने. अ फोेता. हां ऑलरेडी हे होऊनं गेले फोनपिंट माझे त्यांचे पैसे पणं मिळालेतं मलां. आणि त्यांनंतर मंग ट्रान्स्क्रिप्शन आलं म्हणजे दिलेले उदरे वाचूंन. अ ते चांस. कायं तरी आहे तचं नां रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग दिलेली ते रेकॉर्ड करायचं आपल्यां आवाजांत आणि नंतर मंग ते हो दुसरां एक टास्कं आहे तो रेकॉर्ड पाठं होतातं ते ते ऐकूंन मंग आपणं लिहायचं
लिहायचं हां ते कार्यावरचं येते कां सगळं तांई
हो हो कार्यावरचं येते हे सगळं
हां हां हां हां हां
आतां तुम्हांला आणि मलां कायं झालं एक सात तीनं पणू आले त्यांमुळे इकडे थोडडे इकडे थोडें करतं सगळं चारजं होतं राहीले
अरे बांपरे आणि ते पर्सनली कसं करळतं आपल्यांला हे आलंय म्हणूंन
ते कार्यावरं गेलं कां तिथे नवीन कार्य जोडां रिफ्रेश करा ते स्वंतः सांगतातं की हे आतां तुम्हांला आले तिथे दिसतं आपल्यांला फोन फ्रेंड आलायं टान्सक्रिप्श पणं आलेय असं हां
हां हां हां हां मंग ते कार्यावरचं येते कां माहिती
हो नवीन कार्य मी तुम्हांला माझां स्क्रीनशॉट पाठवतो मी तुमच्यां लक्षांत येईल
हां चालेल चालेल कायं हरकतं नाहीं
आणि अधूंनमधूंन छोटे छोटे टास्कं टाकतांत ते दोन दोन प्रश्नांचे वगैरें ते कायं जातं कि धोकाध किंवा गुगंल सर्व सर्च कसं करायचं ते पणं तिथं सांगतात ते
हां हां हां हां
ते पणं दवां होतं असं छोटे छोटे मलां बघं तीनं ठिकाणीं असल्यांमुळें आणि शे माझं प्लस गांवी गेल्यां त्यांमुळें आवांज नाहीं आलां पाहिजे रेकॉर्डिंग वरं तो कोणं सततं असायचं सोबतीला त्यामुळें ते मलां ते फोनचं नाहीं करायलां जमले कोणांला
हो बरोबर बरोबर आणि ती तीनीकडे पणं थोडां थोंडां वेळं द्यायचां म्हणल्यां मंग प्रश्नचं पडतो
हो ते रान्स्क्रिप्न बरं होते की पडल्यां पडल्यां आपणं कानांत हेडफोन घालूं ते ऐकूं शतो ऑडिओ
हो हो हो हो पणं हे कॉलिंगचं जरां कठीणचं मॅम कुणांला समोरच्यांला फ्री आहे कां विचांरा मंग ते करां कोणं हो म्हणतंय कोणं नाहीं म्हणतं जरां वेंळं जातोय यांला
जाते जाते वेळं आणि कंपल्सरी दहा मिनिटं बोलायची म्हंटल्यावर तरं अ घासा सुकून जातो.
हो कंपल्सरी दहा मिनिटं पण बोलायचंय आणि ते तेच होते तोच प्रॉब्लेम होतो.
हम्
हम्म बाकी आपण मग ते ऑडिओ किंवा म ते लिखाणात काय म्हणतात तुम्ही ते तास बर येत म्हणजेण कधी बस ब कठीण आहे.
दुसऱ्यांना पण पैसे मिळतात ना. त्यांना काशीिकतात तसं होतय. आपल्याला शंभर मिळाल तर त्यांना ऐंशी रुपये मिळतात.
असं असतं का?
हा ऐकणाऱ्याला पण आहे ना फायदा
ऐकणाऱ्याला ऐंशी रुपये आणि बोलणाऱ्याला शंभर रुपये.
ह असं आमच्या पहिल्या फोन टास्कच्या वेळेस होतं आता हे मी किती रुपये ठेवले. का मा हा.
वेगवेगळं असतं का मॅडम
असू शकत ते आता जास्त संख्या झाल्या आमच्यावर फार कमी होते आम्ही चार पाच जणीच एकमेकीांना करायचो. ह
अरे बापरे बरोबर बरोबर
आता आता तुफान संख्या जवळजवळ शंभर दीडशे वय वाढल्या आपल्या
हो हो हो हो हो आता ते तस. बायका टाकाय लागय ना तिथे मलावे पैसे मिळाले तेवढे मग बाय कना म्हटलं रे हे काय करतात नाही कु एवढे पैसे मिळणे म्हणून ते सगळ्यांना हे झालं करूया आपण
हो नक्की नक्की.
हा आणि मॅडम पण सांग. आहेत ना सारख्या घर बसल्या देत तरी घेत नाही घेता येत नाही तुम्हाला मग मायकांना वाटत चला. करून बघूया.
हा हे ज्योतीि त्यांनी खूप केले का? त्यांच्याक काम ते एक आपण जरी नोक नाही नोकरी न करणाऱ्या बायकांच असं वाटतं की कुठे हात. दसरा सतरा वेळा असे होते ना ते लाडक्या
म्हणजे फव वेळ तुम्ही काय करणार आात टी व् बघणारहात. मोबाईल बघणार आहे त्याच्यापेक्षा ठीक आहे ना मग तो वे आपल्याकडे मोबाईल आहे रिचार्ज असतून मग त्याच्यातून थोडे पैसे तर काय वाईट छान आहे एक माध्यम.
हो ते लाडक्या बहिणीच कामी फॉर्म नव्हता भरला. कार नि म हो पण काय काय गाडी बंगली. पहिल्या बायकाने पण भरले तर मला त्या म्हणजे बरट ग.
झालं मॅडम ते झालं. तसच झाल मी पण आम्ही पण शक्यतो मी पण नाही फॉर्म भरला तो लाडक्या बहिणीचा म्हणजे कॅपेबल नवते ना म्हणजे त्या याच्यासाठी त्यांना पण सगळ्यांनी फायदा घेतला आणि आपण फार विचार करून मग मागेच राहिलो असं झालं.
हो ना अति प्रामाणिकपणा पण खूप जणांनी आग्रह केला मला पण म्हटलं नको बाबा. जरी भाड्याने रले तरी पण चार चाकी्या आहे मोठ. मुलाकडे भले त सकट असेल. क असल तरी पण ते आहे ना आपल्याकडे.
आहे हा मग तेच असं वाटतं चुकीच नकोस कुठे करायला पण ब ब प्रत्येक लोकां फायदे घेतले त्या गोष्टीचे
घेत घेतले ते निर्लज्ज लोक असतात बाबा आपल्याला लोक वाटत असल.
हो. खूप फायदा घेतले झालं जेवणा जेवण वगैरे.
हा बनवून ठेवलेय आम्ही उऊशी राजे होतो साडे दहाच्या नंतरच शक्यतो मुलं घरी आली का मग.
हा हा हा.
त्यांना यायला वेळ लागत. तो सुटतात पाच साडेपाच ला,, पण घरी येईपर्यंत दहा वाजतात त्यांना.
दहा वाजताात, ओके ओके,, हा ट्राफिकऽ वगैरे सध्या पावसाचे पण दिवस आहेत.
हो ट्रेन, तिथून पुढे रिक्षा,, तिथून पुढ आज लऽ
हा सगळा गोंधळ हो हो हो हो.
ह तस मला सवय ऐकल्या पाासून नवरा पन्ना साडे अकरा लिहायचा घरी घ
म्हणजे ती सवयच आहे समजा लेट जेवण्याची वगैरे. हा म्हणजे वेळ आहे तुमच्याकड म्हणजे वेळ असतो म्हणायचं.
हा,, तसं मी भरपूर कामं करते,, अ म्हणजे वेगवेगळ्या संघटनामधून. आंधश्रद्धांचे बोलन,, लेखक संघटना,, आणि संविधान जागृती, तर आता मी पंचवीस सवीस ला,, नगरला,, झाड संमेलन घेतोय, सायाजी शिंदे. माझ्या, माझ्या हस्ते पुरस्कार आहे ते तर. हो,, खूप कामं करते मी,, खूप. धावपळ पतक हाय आमचं,, अर्ध्या रात्री कोुणी फोन केला, कोणाला रक्त पाहिजे असेल, कोणा अमबुलन्स, कुठल्या पेशंटला पुढऽ पडतोय,, तर आम्ही लगेत तहसीलदार,, सगळीकडे होऊन जातात आमचे.
हा, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता.
सामाजिक कार्यकर्ते, बरेच पुरस्कार मिळाले,, ट्रॉ, फॅले शोकेश गच्च भरले,
हो हो, हो, का,, छान छान, मस्त.
हम्,, लेखन वाचनाची आवड आहे,,, ते. कविता वगैरे सांगणार असातात,, काय ना काय तरी.
अरे बापरे,, हो, ते तर काहीतरी, छंद माणसाचा कामासोबत असलाचऽ पाहिजे,, त्याने माणसाला, सगळं म्हणजे छान, म्हणजे काहीतरीऽ वेगळं वाटतं, कामास, काम सोडून स्वतःचा छंद जर सांभाळला, तर माणूस आणखी फ्रेश राहातऽ
हो,,
हममम,
अख्ख्या महाराष्ट्रा भरचे एवढे फोण येतात ना,, समुप देेशानु विभागात तर,, आणि मीऽ त्यां समजून घेणारी, आणि सगळे मला म ईच म्हणतात,, म्हणजे भले मी सत्तावन्न वर्षाचे आहे. माझ्यापेक्षा मोठे लोक पण, आईच, आईच म्हणतात.
हो ना.
मला मजा येते मग,, मग इतका खान येत माझ्याऽ पोटात,, म्हणजे मुलंठल्या पण आहेत.
हम्, हम, हम हम,
राहतात,, आपण ऐकत राहायच,, मी काही सल्ला देत नाही, पण कोणा तरी ऐकून घेणंऽ
हो हो, हो, हो
बोलते, विश्वासाने बोलते आपल्याला तर तेऽ
हो बरोबर,, आहे, बरोबर,, ती पण एक आजकाल, म्हणजेऽ सांगणारे खूप झालेत, ऐकणारे कमी झालेत, न कुणाच तरी ऐकन ते एक समाधान असत. समोरच्यालाही आणि आपल्यालाही.
हो, आणि त्याना विश्वास असतो. आणि वर विश्वासाचा प्रश्नच येत नाही, कारण, त्यां लोकांना दुसरे कुणी ओळखत असत. नाही तर मी कोणाला सांगणार त्यांची गोष्ट.
बरोबर बरोबर.
आमचे जवळ, जवळ नव्वद विभागाचे ग्रुप आहेत, तर नव्वद विभागाच्या जिल्ह्यात जे छत्तीस जिल्ह्याचे नव्वदग्रुप, तालुक्याचे, म्हणजे मला एवढा वाट्सअपला लोड होतो ना.
अरे बाबरे हो हो कंटिन्यू प्रत्येकाचं काय काय बघायचं आणि त्यातूनही वेळ काढलाय यात म्हणजे हे अगदी काय म्हण सलाम तुम्हाला.
पैसा मिळतो ना बाबा.
हो पैसा मिळतो ते खरं पण एवढे का करून हे पण काम करायच पैसा मिळते पण म्हणजे एवढ्या वयात तुम्ही हे करताय सगळं, म्हणजे, सलाम तुम्हाला, हं
मला सगळे एवढं कौतुक करतात. तू सतत ऍक्टिव्ह आहे म्हणून, आतापर्यंत एकही गोळी नाही, कुठला डॉक्टर नाही.
तुमही एवढ्या ऍक्टिव आहे, एवढ्या काम करून हे करताय, आमच्या सारख्या ना हे काम, अस वाटते खूप वेळ जातो का काय. दिवसभर हातात घेतली तर असं वाटतय खूप वेळ जातोय.
होय, एवढी घाई पण नका करू, आणि एकदा का आवड लागली का ह्या कामाची पण तुम्हाला आवड लागून जाईल आणि होते ती आपोआप माझा मूळ उद्देश तिकडे म्हणजे ज्योतीताई म्हणाल्या तुम्ही स्वतःच्या खर्चा इकडे तिकडे जात मुलांकडे मागायला नको वाढतय नवऱ्याकडे तर हे करून बघा पटलं तर करा असंही बोललं हो ते मला तर मग जवळ जवळ आतापर्यंत पाच पाच एक हजार झाले जमा.
हो ना हा बरं द्या बाहेर तरी कोण देणार आहे आपल्याला तेवढे आणि तेवढा किती म्हणजे ह्या एक दोन महिन्याचे आले का तेवढे चार पाच हजार.
अ आधीच्या टास्क म्हणून आधी दोन आले होते एक कथा होती पहिल्या एकदम स्टार्टिंग ला. कथा होती त्या कथेवर प्रश्न होते त्या त्याची उत्तर दिली नंतर फोन फ्रेंड आलं मग ते बंद झाल्यानंतर मग आता